हॅलो! हां बोला ना. मी पुण्यावरून बोलतेय, तळेगाव मधून.
अच्छा.
हा. तुम्ही कुठून बोलताय?
मी मुंबई वरून.
अच्छा.
हम्म.
काय चाललंय झाला स्वयंपाक?
चालूय स्वयंपाकच करतेय.
अच्छा मुंबईमध्ये कुठे राहता तुम्ही?
वाशी, नवी मुंबई.
अच्छा.
हम्म.
काय बनवताय जेवण म?
जेवण मटकीची भाजी करायची आहे. आळुच्या वड्या केल्यात.
हा हा हा, हो.
हम्म.
पाऊस आहे का मुंबईलाॽ
भरपूर पाऊस आहे मुंबईला.
हो ना.
हो.
आमच्याकड पण हो आहे की पुण्यात पण ना दोन दिवस झालं जरा कमी झालाय.
आज आला ना परत.
हो आज सकाळपासून रिमझिम चालू आहे त्याला जोर नाही जास्त पण आहे चालू.
हा ह
बाहेर पडायचं म्हणलं का छत्रीशिवाय पर्याय नाही.
पर्याय नाही बरोबर आहे तेत आहे.
हां
हम्म तुमचं गाव कोणतं?
आम्ही साताऱ्याचे.
सातारेचे का? हम्म मी नगरची ये नगर, राहुरी हम्म हम्म
मी साताऱ्याची प्रॉपर पण कामासाठी इथं
आमच तसंच ऐ कामासाठी मुंबईला.
अच्छा!
एपीएमसी मार्केटला येत ना कामाला.
अच्छा! हा हा
हम्म
माझा पण आत्ता स्वयंपाक झाला जस्ट आता जेवायला अजून थोडा वेळ ये.
हा
मिस्टर अजून आले नाहीत, जेवण करायच आज उपवास पण असतात तर गुरुवारी थोडं लवकरच असतं जेवण.
बरोबर हो हो
हम्म
हम्म आमचं इ तेच झालं गुरुवार आज उपवास मुलाचा त्याच्यामुळं म लवकर स्वयंपाकाय लागले.
हो उपवासा दिवशी थोडं लवकरच सुरु करायला लागते.
तेतर हायच. हम्म, मला दोन.
मुल मुलच का?
नाही एक मुलगा एक मुलगी मुलगा बारावी झाली आता.
हो का.
आता पुढे एफ वाय वगैरे करतोय.
अच्छा!
बीकॉम, बीकॉम ला ऍडमिशन घेतलंय.
हा
आणि मुलगी सातवीला हाय आता.
अच्छा!
हम्म.
माझी पण अ मोठी मुलगी अकरावीला गेली आता या वर्षी आणि छोटी नववीला.
अच्छा!
हम्म
हम्म हम्म.
पोर मोठी असल्यावर मग नाही एवढं काही नाही तर लहान असल्यावर लवकर स्वयंपाक. करून त्यांच्या अ ह्याच्या टाइमिंग, रडारडीच्या टायमिंगच्या आधी आपल्याला तयार व्हावं लागतं.
हो हो ते तर आहेच, आता मोठे झालेत म्हटल्यावर काय काय.
हो ओ आता थोडा तरी उशीर झाला तरी ते असे हे करून घेतात.
बरोबर हो.
मी पण आज गुरुवार मंदिरात जावं लागत, त्याच्यामुळे थोडंसं लवकरच मग तयारीला लागते. म संध्याकाळी आल्यावर उशीर होतो, सगळ्याच कामाला.
कुठल्या मंदिरात जातात? स्वामींच्या
स्वामींच्या, स्वामींच्या मंदिरात जातो आम्ही.
हा.
हम्म गुरुवारी. दर गुरुवारी जातो काल पण जाणं झालं गुरु पौर्णिमे निमित्त आता
हो, काल पण मोठा कार्यक्रम असेल.
हो हो मोठा कार्यक्रम. भजन, कीर्तन दिवसभर म्हणजे चालूच असतं, महाजप महाआरती असती संध्याकाळी महाप्रसाद राहतो. हम्म, गुरुवारी पण राहतो, दर गुरुवारी पण आणि असं कार्यक्रम वगैरे अस पौर्णिमा वगैरे असेल तर राहतो.
चांगल आहे ना हे, मी पण काल गेले होते मठातच.
हा ह, गेलो आम्ही पाऊस कमी होता आणि तस तर गुरुवारी जातोच आम्ही, दर गुरुवारी कधी फक्त तसा प्रॉब्लेम असेल तरच मग राहतं किंवा गावाला वगैरे जाणं झालं तर, नाही तर मंग नाही चुकवत गुरवार.
बरोबर हो हो.
हम्म आणि ते चैन पण पडत नाही, नाही गेलं तर.
बरोबर आहे ते तर आहे, नाही तुम्हाला पहिल्यापासून स्वामींच जास्त हे आहे का?
हो स्वामींच करतो आम्ही सगळे घरातले करतो, मिस्टर सकाळी जाऊन येतात त्यांच्या, त्यांच्या कामान म्हणजे कामाला बाहेर पडलं की मग त्याच्यानंतर मी जाते, माझी काम आवरली की मग पोरी पण कधीतरी जातात, कधी त्यांना नाही भेटत टाईम, ट्युशन वगैरे असतात तर
बरोबर हो.
हो आणि घरी तर आपली रेग्युलर पूजा अस तेच आपलं रोजच, वाचन वगैरे, हम्म.
हम्म.
तुम्ही स्वामींचं हे करत असाल ना, म्हणजे रोजच आपलं सारामृत वगैरे, करता?
हो करते ना मी पण, गुरुवारची पोथी वगैरे असते, म्हणजे आम्ही ग्रुप बनवलाय ना एक. मग ते एकवीस जणींचा ग्रुप आहे, एकेक अध्याय वाचायचा सगळ्यांनी. हो हो मग आज होत मला बारवा अध्याय होता मला आज.
अच्छा!
हम्म.
बाळाप्पांचा असेल.
हो बाळाप्पांचाय.
हो हो हो, मी पण रोज वाचते म्हणजे अ तीन अध्याय रोजचे.
अरे वा! चांगल आहे.
हो. आणि गुरुवारी म्हटलं तर मग हे करते, चौदावा आणि अठरावा. आ तर माझं झालंच नाही संध्याकाळची पूजा, कारण हे फोन-फोन चालू आहेत ना, तर काय होतंय, अ खाली बसलं वाचायला वगैरे किंवा, अं स्वयपाकाला खाली बसलं तर रेंज जातीय, त्याला रेंज मध्येच बसावं लाग ते त्याच्यामुळे आज माझं राहिलंच. दिवाबत्ती पोरींनी करून घेतली पण वाचन राहिलं, पण मग काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं होतं ते.
बरोबर ते सवय लागलेली असते ते नाही चेंज होत. हम्म.
आणि गुरुवारचं मी चौदावा अठरावा अध्याय करते आणि सिद्ध मंगल स्तोत्र करते.
अच्छा!
हम्म.
हम्म.
ते राहिलीच आज माझी गुरुवारची. फक्त मंदिरात जाणं झालं आणि सकाळची एक झाली. पूजा, सकाळी अभिषेक वगैरे करते घरातल्या घरात आपल्या मूर्तीला
अच्छा. अक्कलकोटला जात असताल ना मग?
एकदाच जाणं झालंय.
परत नाही गेल्या?
नाही, परत नाहीच बोलवलं अजून स्वामींनी. आता कधी बोलवतील खूप प्लॅन करतो पण नाही होत आहो, काही ना काही अडचण असतेच. कधी अं म, कसं होतं आता, वर्षभरात फक्त उन्हाळ्यात आणि दिवाळीत चंच गावाला जाणं होतं.
आणि मग गावाला न जाता इकडं जा-जायचं असतं आपल्याला. मग ते घर चे पण मग हे होतात की इकडं एकतर तुम्ही येत नाही आणि यायच्या वेळेस मग तुम्ही दुसरीकडे प्लॅन करता. असं होतं. आणि एकदाच जाणं झालं, ते पण इतकं अचानक झालं की म्हणजे अजून विश्वास नाही बसत. कि जाऊन आलोय त्याच्यावर हो. असं नाही अजून, म्हणजे लोक कशी जातात? कधी कधी कोणी कोणी महिन्याला म्हणलं तरी जात. दोन तीन महिन्यातनं जात हो पण तसं नाही झालं आमचं अजून जाणं. काय माहिती कधी बोलवतायेत? खूप मनात आहे जायचं.
बोलवतील बोलवतील. लवकर बोलवतील. हम्म. तुम्ही असं म्हणता, आमचं तर घ-घरातल्या, तरी पण मला जाणं होत नाही. म्हणजे, अं, स्वामी समर्थांचं हे आहे ना, स्वामी समर्थ आहेत ना
हां.
ते माझ्या आईचे पणजोबा आहेत, तरी आम
अरे बापरे!
हो. तरी माझं जाणं नाही होत. आईन ते जातात. भाऊ वगैरे जातात माझे.
हा. हा.
हम्म.
असं कोणी ल, कोणी जवळचं किंवा ओळखीचं गेलेलं बघितलं ना, तर म्हणजे खूप असं वाट की बाप रे! म्हणजे ह्यांना किती बोलवतात आणि आपल्याला का नाहीत बोलवत?
तेच ना होतं ना आता भाऊ वगैरे सारखा जातो ना. आई प आई पण जाते. आईचे मामाच आहेत ना पुजारी वगैरे सगळे टिकले ते हम्म त्याच्यामुळ त्यांचं होत जाणं माझच जाणं होत नाही मग.
हो आणि तिकडून नगरवरन मला वाटतं जवळ असल ना ते.
नगरवरून जवळ असेल, पण मी मुंबईला असमुळे इथ सुट ट्याचा प्रॉब्लेम सगळंच बघावं लागतं ना.
हो तेच होतं हो कधी कधी म्हणजे कसं होतं, माहितीये का एक अडचण नाय खूप अडचणी अ जायच म्हटलं तर मग कधी पैशाच पण कधी कधी अडचण येती, अ हो आणि कधी वेळेत त हे येत मी तर अ कधी कधी माझ्या मिस्टरांना काय म्हणते माहितीये का जर मला चान्स आला ना तर मी एकटी निघून जाईन, मला तुम्ही पण नको पोरं पण नको. मी एकटीचं निघून जाईन. हो. कोणी चल म्हणलं तर मी चान्स नाही, सोडणार मी जाईन पण मला कोण म्हणत पण नाही, आणि योगच येत नाही. नुसतं प्लॅन ठरतो माझ्या मैत्रिणीच्या सोबत ठरतो की जायचं का आपण, दोघीच जाऊया का? बस अ म आमच्या तळेगावातन बस पण ये, म्हणजे सुरू झाली आता. तर हा मी तिला म्हणते की जायचं का आपण बसमधन आपण ना विचा चार नाही करायचा डायरेक्ट ठरवायचं अन डायरेक्ट जायचं. विचार केला प्लॅन केला की होत नाही, पण नाहीच झाला अजून. हो नाहीच झालं अजून मग आमचं.
त्यांनी अजून बोलवलंच नाही, स्वामी समर्थानी त्याच्यामुळं हम्म.
आम्ही लास्ट टाइम गेलो तेव्हा स्वामी अक्कलकोटला गेलेलो, आणि गाणगापूर आणि तुळजापूर असं तिन्ही अ ठिकाण केलेली.
अच्छा
हम्म ट्रेन नी गेलेलो तेव्हा पण म्हणजे अ खूप अ आश्चर्यचकित करणार जाणं होत. अ म्हणजे अ जायचं जायचं जायचं प्लॅन करत होतो पण काय होत नव्ह आणि दिवाळीच होती म्हणजे आम्ही लक्ष्मीपूजन झालं ते काय गावाला जात नाय, इथं पहिलं लक्ष्मीपूजन आपल्या घरी करतो, आणि मगच जातो गावाला. आणि अ बॅगा वगैरे भरल्या उद्या जायचं म्हणून. आणि मिस्टर माझे अ सलून मध्ये गेले शेविंग करायला. आणि अ तिथं तो सलूनवाला कोणाशी तरी फोन वर बोलत होता. की उद्या ट्रेन ये आणि उद्या आम्ही निघ सकाळी लवकरच निघू मग यांनी सहज विचारलं की कुठं चाललाय तर म्हणे अक्कलकोटला तर हे म्हटलं आम्हाला पण यायचंय. आम्हाला तिकडचं काहीच माहिती नाही. आम्हाला घेऊन जाल का, तर बोलला हा चला आणि म हे घरी आले घाई घाईन मला म्हणे आहेत त्या बॅगा अक्कलकोटला घेऊन जायच. अ नाही जायचं गावाला. आहो मग म्हटलं असं कसं आपल्याला तिकडच काय माहिती नाही काय नाही, नाही म्हटले आहे एक जन जोडी दार भेटलाय, आपण जाऊ. मग मी दिवाळीचं वगैरे बांधलं, म खूप लांबचा प्रवास आहे म्हणून अ उकडक्या शेंगा वगैरे सगळं टाकलं आणि पहाटे लवकर उठून चपाती केली, शेंगदाण्याची सुकी भाजी केली न्यायला.
हा हा हा.
माणसाला फोन करतोय, तो फोनच उचलेना आणि हो आणि त्याच्यानंत तर परत त्याचा फोन आला, तो म्हणाला की आमचं कोण तर एक्सपायर झालंय आमचं कॅन्सल झालंय. अरे बाप परे, आता काय करायचं? तिकीट वगैरे नव्हत्या केल्या तिथंच जाऊन तिकिटा करायच्या होत्या. मग म्हंटलं आता कसं करायचं ओ, तर मग हे म्हटले जाऊ देेत आप पण जाऊ तरी पण म्हणले, स्वामी आपल्याला नेतील कसं न्यायचंय तसं. आणि हो. मग आमच्या शेजारीचा एक रिक्षावाला होता, मी त्या काकांना फोन केला की काका येता का आमाला स्टेशनला जायचयं, तर ते बोलले, हा येतो, कुठे चाललाय तुम्ही? तर म्हटलं आहो काका आम्ही ना अक्कलकोटला चाललोय, तर म्हणे अरे वा भारीच काम झालं, माझ्या बायकोला घेऊन जावा.
अरे वा.
म्हणजे तिला सोलापूर रेल्वे स्टेशनलाच सोडा तिचा भाऊ येणार आहे घ्यायला, तिचं माहेर आहे तिकडचं तर म्हटलं आहो काका आम्हालाच काय माहित नाही, आम्ही चुकलो तर त्यांना आमच्यासा मुळं उगच त्रास. आहो म्हणल तुम्हाला काय माहित नाही, पण तिज माहेर तेय, तिला सगळं माहितेय, फक्त तिला जोडीला कोणीतरी पाहिजे.
बरोबर हो.
मग त्यांना घेऊन आम्ही गेलो, अख्खा प्रवास इतका छान झाला सोलापूरमध्ये त्यांना सोडलं, त्यांच्या भावाने आम्हाला कुठं बस स्टॉपय, काय आहे सगळं दाखवलं अगदी आणि आरतीच्या टायमिंग पर्यंत आम्ही अक्कलकोटला पोचलो.
अरे वा चांगलंय ना, म्हणजे स्वामींनीच पाठवलं होतं त्यांना म्हणायचं.
म्हणजे म्हणून मला अजून पण कधी कधी मी विचार करत बसले तर, असं वाटत की त्यांना जर वाटलं ना तर ते कसं पण बोलावतात, हो, मग आणि मी ह्यांना कि ती वेळा म्हणते की, आपल्याला परत नाही बोलवावस वाटत का हो त्यांना. एकदाच बोलावलं.
नाही बोलवतील ना, लवकर बोलवतील आता.
हो ना, खूप छान वाटलं पण तेव्हा खूप म्हणजे सगळं समजत गेलं, लोक भेटत गेली, ओळखीची म ओळख खीची नाही म्हणजे